हॅलो!
हॅलो!
ह बोला आता.
ऐकू येते, काय व्यवस्थित?
तुमचं किती कॉल झालं?
सध्या माझे तेरा कॉल झाले, हा माझा तेरावा कॉल.
नाही नाही म्हणजे, माझ्या सोबतचे किती कॉल झाल्यात.
हम बघाय पाहिजे, चेक करते घ्या.
माझे चार झालेत आता.
म्हणजे, मला करून ना?
हा तुम्हाला करून चार झाल्यात, आणि मग आता तुम्हाला एक झालं केला की झालं, मग शेवट होतोय माझं.
नाही, तसं म्हणत नाही मी. म्हणजे, माझ तुमच माझ तुमच अस करून चार झाले ना आपले.
अ नाही नाही मी तुम्हाला, चार वेळेला केलेत आता एकदा केलं की, मग पाच वेळेला होऊन जातयं.
होय, काय बघुया.
हम्म! तुमचे टोटल किती झालेत?
टोटल माझे ते -हा तेरावा कॉल माझा टोटल.
हा हा.
तुमचे किती झाले?
माझ आत्ता चौदा झाल्यात, काहीतरी.
चौदा झाले ना, हा तरी झाले घ्या बऱ्यापैकी झालयं म्हणाच काम.
अजून पंधरा करायचेत.
आणि आता उद्या किती? देतील तेवढे. उद्या किती होतील तेवढे, असं काही नाही आता झाले आपले कॉल व्यवस्थित. कारण, का आपण आलेले कॉल आणि हे धरून कॉल मिळून तरी झाले तरी बास हाय.
एवढे सगळे मिळून तीस पाहिजेत का आपले पर्सनल तीस पाहिजेत ना?
आता हे सगळे मिळून तिस होतातच बघा तुम्ही आता उद्या ज्यावेळेला टास्क संपतोय की नाही त्यावेळेला कळतंय आपल्याला, कारण ग्रुप आलेलात हं! ग्रुपवर एक तिचा मेसेज आलेला की तिने तेरा कॉल केल्या.
हां.
तीस कॉल पैकी तिेचे अठ्ठावीस कॉल दाखवतय, कारण कसं आलेलं करून आणि आपण केलेले धरून दोन्ही मिळून धरतात ते कॉल.
हां हां हां
त्यामुळे तरी आपण काय करायच वीस पंचवीस कॉल करूनच बसायच, ते झालं तरी चांगलीच गोष्ट आप उलट चांगलं पडणार आहे.
हं हं ते आहे सोडा
हंअं
हम्म.
म यावर हे पहिलं वर्क आहे ना?
होय होय. पहिलंच की.
माया पहिल्या वर्क मध्ये तुम्हाला असं काय वाटलं काम करून.
काय आता, पुढचे रिस्पॉन्स दिले असते तर चांगलं वाटलं असतं, हंह कारण ते पुढचे जरी पण दिले नाहीतर मग त्यातच जरा लूज पडल्यासारखं वाटतंय.
ते तर आहे, एक तासल तर तसं वाटत वर काम करणार, हे तुम्हाला काय वाटलं म्हणते मी.
ते होय, चांगलं आहे की आता पुढं जसं करेल तसं करणार अजून थोडा अनुभव आल्यावरती.
आणि आता जे वर्क करणार, जे काम तुम्ही सध्या जे प्रोजेक्ट करताय ते कसं वाटत तुम्हाला?
हाय की चांगला आहे, काय प्रॉब्लेम नाही घरल्या घरी बसल्या
होय अनोळख्या व्यक्तीशी तर ओळख होते.
हां ते पण आहेच की
भरपूर माहिती पण मिळते. आता मी आधी तीन चार कॉल केलते, ते दोन्ही दोघ जण पण आशा वर्क राहील आणि आशा वर्क त्यामुळे कसं मला, जास्तीत जास्त माहिती त्यांच्याकडनं मिळाली कारण की विषय आमचा एकच असते, कि लहान मुलांचा डोस वगैरे त्यांचं खाणं पिणं वगैरे त्या सगळ्या गोष्टी मग मला ते पर्सनली माहिती पण मिळाली.
हम्म होय.
त्यामुळे ह्या या फोन फ ट्रेंड या प्रोजेक्ट मु भरपूर माहिती झाला मिळाली. ह ह प्रोजेक्टचा मला भरपूर फायदा झाला.
होय चांगली गोष्ट आहे की.
अशा वर्क ते मग कस त्यांनी घरी घरी जाऊन डेली घरी जाऊन सर्व्हे करतात ना.
होय.
त्यामुळे मला पर्सनली सर्व्हे मिळाला सगळ्यांचा.
चांगलं झालं कि घरी बसल्या सगळं भेटलं.
होय होय, घरी बसल्या सगळी माहिती मी त्यांच्याकडन घेतली. कोलवररून प्रोजेक्ट झाला. आणि माझी प्रस . मला मिळून गेली कारण का माझं मल लहान असच्यामुळे पहिलेच मुल आहे ना त्यामुळे भरपूर. मला मिळून गेली कारण का मी नवीन काही गोष्टीची माहिती नसतेच.
होय.
त्यामुळे आम्हाला भरपूर माहिती मिळून गेली. या प्रोजेक्ट मुळ.
हम्म. किती वर्ष झाली मग लग्नाला.
एक वर्ष झालं.
आता एक वर्ष झाल व्हय.
होय.
हम्म. ह
आणि या प्रोजेक्ट मुळे कसं अन ओळखी व्यक्तीशी ओळख होउन जाते. जसं तुमची माझी ओळख नाही. आणि या प्रोजेक्ट त्याच्या कॉल मुळ, तुमची माझी ओळख झाली. तुम्ही कुठं. मी कुठं. आहे. तरी पण आपली ओळख होऊन. आपण बऱ्यापैकी सगळे इन्फॉर्मेशन एकमेकांची घेतोय.
होय. हम्म. ह
आणि या प्रोजेक्ट
तसं चांगलंय. फक्त कसं अ पुढच्या माणसानी पण आपल्याला हवा तसा. आपल्याला रिस्पॉन्स दिला ना. मग कसं. आपल्याला बोलायला पण काय अडचण वाटत नाही. आणि जरा कॉन्फिडन्स येते. की बाबा हायेत आपल्यासारखे पण माणसं आहेत. असं वाटते.
होय होय.
हम्म. ते एकट्यानेच करायचं. दुसऱ्यानी रिस्पॉन्स जर दिला नाही तर. मग असं वाटतय नाही. मग ते आपल्याला करण्यात पण इंटरेस्ट काय येत नाही.
म्हणजे कसं झालंय माहितीे काय. ह्या प्रोजेक्ट मध्ये जे आपण कॉलिंग करतो. आपण करतो. ते पण काउंट केलं जातं. आणि तिथून येतं ते पण काउंट केलं जातं. हे कोुणाला माहित नाहीत नये. त्यामुळे सगळी कड सगळी जन आपण फक्त करून घ्यायचा प्रयत्न कराय लागलायत. काउंट होते त्यांना ते माहित नाहीये. भरपूर जणांना माहीत नाहीये.
हम्म हम्म हम्म. असू शकेल असं. पण काय प्रॉब्लेम नाही.
हो. प्रोजेक्ट मध्ये. त्यामुळे त्यांना ही गोष्ट माहिती नाहीये. आम्ही कसं आम नाही. त्यामध्ये आम्हाला सगळं माहिती असते. आधिच प्रोजेक्ट येताना.
हम्म हम्म हम्म.
काय असतो. कसा असतो. कसा केला जातो. काम केलेलं असते. ह्याच्या आधी पण प्रोजेक्ट वगैरे सगळे आलेले केलेले असतात ना.
ह. ह.
त्यामुळे् माहिती असते आम्हाला हे. त्यामुळे कसं त्यांना माहित नसत. पण त्यांनी काय करतात. फक्त माझे कॉल झाले. माझे जितके कॉल होईल तेवढे चांगलं. असं समजून घेतात ते. पण समोरच्याची कॉल रिसीव करण ण महत्वाचय त्यांना समजत नाही. त्याचे पण पैसे आपल्याला मिळतात. त्याच पण आपल्याना ते होतं. ते त्यांना माहत नाहीये.
हम्म हम्म हम्म.
काय माहित आता. जे हे करतात त्यांच काय? मग जाऊ दे म्हणायच मनात नसते. आता बाकी आता आपण अकरावाजले तरी आप पण अजून बोलायला लागलोय. असं जर अस मदत करायला म्हणजे एकमेकांचा विचार करून. जरा करणारे असली की नाही. कि बाबा हे आपल्यासाठी पण करा लागले. आपण पण त्यांच्यासाठी करावं. असं भावना पाहिजे पहिल्यांद मनात. हम्म स्वतःचा विचार करायच म्हणलं तर. मग नाही होत. ते सपोर्ट भेटत नाही मग.
होय होय तसंच जगात भरपूर जणांनी त्यांच्या त्यांचा विचार केला. तुम्हाला कॉल. तुम्हाला संधी दिली नाही त्यांना कॉल करायची ना. असं झालं ना ते.
हम्म! मग ते कसं मी अजून नवीन आहे ना, ह्यामध्ये, त्यामुळे मला एवढी आयडिया नाही, आता ते तुम्हाला बोलल्यावरती मला कळलं, की बाबा आपण कसं करायचं असतय, आणि आपण कसं करायला पाहिजे होतं.
हा, त्यामुळे म्हणून मी म्हटलं तुम्हाला, तुम्ही एक करा, मी एक करते, तुम्ही एक करा, मी एक करते, असं आपले कॉल होऊन जातील सगळे.
हम्म, हेच जर मला आधी माहित तर माझे पण आता, थोडेफार झाले असते पण, नाही झालं, आता मला असं जा मला पण नाही कळल, तेवढ्या एवढ डक्यात आलं नाही.
होय, म्हणूनच मी ग्रुपवर मेसेज, तुमचा मी ग्रुपवर, येत ना, ऐकू येते ना?
हा, हा, बोला की.
हा, म्हणून मी ग्रुपवर मेसेज बघितला, मी पण म्हटले करू की नको, मेसेज करू की नको, मग म्हटलं आत्ता यांना जण कसं मी ठिकाणी बसलेली, मला पण कोणतरी हव, होतं बोलण्यासाठी, कारण का ते दोघोजण हाऊस वाइफ असल्यामुळे, त्यांना जेवण असतं, त्यांची मुलं हायीत, मोठी-मोठी म त्यां जरा बघाय लागतय, ते सगळ्या गोष्टकडं. नाही, मी तर नाही, मी आज माझी डिलवररीच्या पिरीडेट मध्ये मी रिकामी आहे. तुम्ही पण असाल की नाही, एखादा बघू मेसेज तरी करूया, नाहीतर आपल्याना तरी सपोर्ट मिळेल. त्यांचं आपलं तरी होऊन जाईल, म्हणून मेसेज केला, तोपयंत तुम्ही रिकामच भेटला मला.
हम्म! तेच की.
सपोर्ट ची गरज आहे, हे कळल्यावर म्हणून मी म्हटलं, आता तुम्हालाच कॉल करूया. त्या कसं पण व्यस्त आहेत, असुदे म्हण
होय. बाळ काय रडयला लागलय काय काय?
होय, रडतंय थोड.
उशीर झाल बसलय, ते पण ना.
हम्म! झोपल नाही?
उठलय आताच उठलय.
आत्ताच उठलय होय?
आणि पेमेंटच पण काय प्रॉब्लेम होत नाही याच्यामध्ये, पेमेंट पण आपल्याला व्यवस्थित भेटलं जातं. आणि जोपर्यंत आपल्या पेमेंट, आपल्याला व्यवस्थित भेटत नाही तोपर्यंत जे कार्यामध्ये, जे वर्क करतात ना, जे मेन आहेत
हम् हम्.
जे मेन वर्क करतात त्यामध्ये, तेनी काय करतात कि जोपर्यंत आपल्याला पेमेंट व्यवस्थ, जोपर्यंत आपण काम केलय आपल्या त्या कामाच्या जेवढं काम केलं त्या कामाच, तेवढं पेमेंट मिळत नाही, तोपर्यंत तेनी पण शांत बसत नाही.
हम्म!
कारण ती स्वतः हुन म्हणतात, तुम्ही मेहनत तुमच्या मेहनतीच पैसे आहेत. तुम्हाला मिळालंच पाहिजे, एक रुपया कमी हो, तिने एक रुपया पण सोडत नाही हा. स्वतःकडच एक रुपया घालून आपल्याला देतात, पण देतात, माझ्या वेळेला तर भरपूर असं झालं की वरचे कसे, पन्नास पैशाच्या वर, कामा माझ गेलेले असते, पैसे म्हणते, पन्नास पैसे तरी तेंनी मला एक रुपया देतातच, कायम.
हम् हम् हम्, चांगल हाय की.
कमी करत नाहीत, किवा असु दे, ते आठाने जाऊ दे, असं म्हणत नाहीत, पन्नास पैशाच वरती जरी माझं गेलं असल, तरी तिने ते एक रुपया म्हणून देतातच मला तेंनी.
एक हम्.
तीचा एक असू द्या, आमचे जाऊ दे एक रुपये म्हणतात तेंनी, खूप मेहनत करु कसून, मेहनत करून, काम केलं, त्याच्या तुम्हाला पैसे मिळालेच पाहिजे, म्हणतात ते. होई नई, कार्य ऍप ना खूप छान आहे, ऍप पण आणि जे आम्ही लॅपटॉप वर करतो ना, ते पण खूप छान आहे.
हम् हम म्हणजे हे लॅपटॉप लॅपटॉप वरती आपल्याला करता येते का?
हे नाही कार्यापचं करता येत नाही आपलं कार्यपचं वेगळंच लॅपटॉपवर असं ते वर्क वेगळंच तोका आपल्या सहजा सहजी येईन मग नाही कारण का त्याच्यामधले लै असं लै डोकं खायला लागतं त्याच्यात आणि एवढे सहज नसते ते आपल्याला खूप मेहनत करावी लागते त्या याच्यासाठी
हम्म. मग तुम्ही आता कितीपर्यंत जागा तरी
तरी आहे म्हणाच अजून मी अर्धा तास
अर्ध तास ना मग तुमचं बाळ जर रड्यात असेल आता तर मग त्याच्याकडे लक्ष द्या मग एक थोड्यानी फोन केला तर चालेल तुम्हाला परत म्हणजे एक लास्ट कॉल झाला की मग अ होते निवांत
हो चालते आता तुम्ही मी केला ना कॉल तुम्हाना
हा मग मी करतो तुम्हाला तोपर्यंत जरा बाळाला बघा तुमच्या
हो हो बघते जर रडायलागल ते पण
हा चालते ठेवु काय मग
हो चालते झाले आपले दहा मिनिट हा. ठीकआहे.